सर नमस्कार काय नाही मजेत जेवण इतक्यात झालं तुमचं
आमच झालं बाकी ते वि लग्नाची तयारी कुठपर्यंत आली मेहंदी वगैरे अस ऐकलं आम्ही
हो उद्या मेहंदी ना मग आपल्याला सगळ्यांना जायचं मेहंदी मध्ये काय करणार आपण
ऐका ना हा आम्ही असं म्हणतो हो की ते नेहंदीचा असा प्लॅन आम्ही म्हणत होतो उद्या आपण गेलो असतो सकाळी सकाळीसर र नाही नाही वन फिफ्टी नाही व रामशेष केल वरती सकाळी सकाळी गेला असतो ट्रेकिंग ट्रुकिंग गेली असती मस्त वरती गेलाो असतो नऊ दहा वाजेपर्यंत रिटर्न आल असतो सकाळी सकाळी जाऊन काय वाटत तुम्हाला सकाळी पाच सहाला निघालो असतो असतता वरती जाऊन फोटो विटो काढले असते म्हणजे गेले असते मजा बस्ता येऊन गेली असती ट्रेकिंग करायला
ते तुमचं सगळं मान्य आहे पण मग मला हे हेडी सर ना घेऊन नवं लागेल त्यामुळे थोडं अवघड वागतंय मला
ओके म्हणजे तुमच्याकडे लेडीज ट्रान्सपोर्टिंगचं काम दिलेलं आहे का उद्या
हो हो सध्या तरी आहे कारण घरात ड्रायव्हर म्हणून माझी पदवी मी गृपत झालेली आहे त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही मी त्यावरती
त्याच्यामुळेच मी म्हणत असतो गाडी शिकली का कोणाला सांगूूनये गाडी येते असं आपल्याला
नाही नाही ते कस झाले माहितीय का आमचं आमच्या वडिलांना माहिती होत आम्हाला गाडी देते तर मी जेव्हा अठराचा झालो ना तर सगळ्यात पहिले वडीलच गेले फोन लावला का यांचं ड्रायविंग लायसनस काढयचंय असं काररण मग इन चारर्धला वरती काम वाचणार होते त्याच्यामुळे त्यांनी काढून दिलेले आहे मला मला काही घ्याली नव्हती लायसन्स काढायच
ओके अच्छा म्हणजे त्यांना माहिती होतं की तुम्ही बाकीचे पदभार लगेच उचलू शकता म्हणून तुम्हाला पटापट पटापट लायसन बिसन काढून सगळं ट्रेन करून सगळे पदभार तुमच्याकडे सोपवून दिलेले आहेतात
दिलेले आणि ते घरी मस्त मजेत बसलेले असतात आणि वरतून मला पदवी बी दिलेली ड्रायव्हर म्हणून ह मारतात मला
लेल चांगली गोष्ट आहे मग कत हे म्हणजे उद्या आपल्याला जमणार नाही यायला
हो तेच
काही विषय नाही तस
दीडशे दीडशेचा प्लॅन केलाच असतं आपण.
हा त्याचा करू ना आपण पण म्हणजे कसं की आपलं समजा आता तुम्ही परवा निघणार आहात. तर उद्या रात रात्री काहीतरी प्लॅन करून टाकवू उद्या रात्री नाही तर परवा रात्री
उद्या रात्रीचं कसं आहे मेहंदी रात्री आहे.
हा हा
म्हणजे संध्याकाळी आहे तर आम्ही पाच सहा वाजेपर्यंत येणार आहोत.
अरे तुम्ही संध्याकाळी येणार तु मग सकाळी तुम्हाला
ऐकत ऐकत ऐकत ऐकत ते अजून एक काम आहे.
हा हा
ते ड्रेस अन ते आणयला जायचंय.
कतीं वाजता?
आठ नऊ वाजता सकाळी त्याच्यानंतर
हो पण मग फडणवीस साहेबांनी सांगितलंय आता. कि तुम्हाला कि दहा एक दिवस दोन तीन दिवस होऊ द्या आणि परवाच्या दिवस बाहेर कुठे जा. त्याने लावलेले इथे. काय म्हई हाय अलर्ट वरती आपला सिटीन तुम्ही दरजेशिवाय पडू नये तुमचं काम जर पाऊस नसेल तर जा ना तुम्ही सकाळी सकाळी आठ नऊ ला चाललेले तुम्ही एवढे दुकानत उघढ्या असतील का तेव्हा?
हो उघडे ना दुकानदार ओळखीच आहे. कपडे शिवायला टाकले होते ऍक्च्युली हो. काकान त्यांचे कपडे हो त्याच्यामुळेच नाही मी हाच बोलला असतो सर तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे मला फिरण्याचा आवड आहे आणि गडबीड म्हटलं होतं माझ्या अंगात अजून जोश येतो खूप. त्यामुळेच
ह म्हणजे का परवा तर तुम्हाला जमणार नाही कारण की परवा तुम्हाला निघायचंय. पण आणि परवा निघायचं म्हटल्यावरती तुम्हाला सकाळी थोडा आराम वाट वगैरेची पण गरज पडेल.
हो कारण आम्हाला रात्री ट्रेनमध्ये जागा राहायचंय रात्रभर.
की आपण आपला वन फिफ्टीचाच प्लॅन करून टाकू काहीतरी संध्याकाळी जमेल ना तुम्हाला.
हो संध्याकाळी फ्रीच असेल हो मी.
हम् एकदा सोडलं की मग इकडे येऊन जा वन फिफ्टीचा प्लॅन करून टाकू वन फिफ्टीचा नाही उद्या. मला असं वाटतं आपण ते टू हंड्रेड समथिंगचा प्लॅन केला पाहिजे. ़
फ
ते वन फिफ्टी मध्ये काही होत मग आता.
हो हो ते तर आहे आता कस सवय झाली नव त्या गोष्टींची. बाकी काही गोष्ट हे ना
तस ते आपलं हा तस ते आप स्लाईस पण छान होते नाही का स्लाइस पण तेव्हा खूप मजा आलेली होती खूप म्हणजे खूप वेळ असं दोन तीन तास चांगले चालली होती ती.
हो त्याच्यानंतर चॉकलेट बी एकदम
ह चॉकलेटच त्याच्यावरती एकदम भारी ते आपण दोघोच होतो ना गोलू.
हो हो आणि त्याच्यात मग पॉवर लावलेली त्याच्यामुळेता मग की बसली ना एकदम जोर इंजिननी आवर किडबॅक दिला खूप मोठा हो एकदम
ते नाही ते वि अस विचारतो तो जेव्हा आपण ते चॉकलेट घेत घले होते तेव्हा आपण एक घेतले होते दोन चॉकलेट घेतले होते?
एक एक एक
ए तरच दोघ घेतले होते का
येस येस
ओके मला वाटलं दोन दोन सेपरेट सेपरेट
नाही आपला दीड दिवस झाला होता कार्यक्रम
झालत नाही
हो एकदम मजेत कारण निवांत झालं होतं ना एकदम त्याच्यामुळे काही ताणच नाही राहिला आपल्याना
ओके ते आता तुम्ही काय करा माहिती आहे का सर अ घरात अजून आपल्याज आपल्या दोघांशी तर पाच होऊन जातील अजून काहीतरी पाच डजस्मेंट करून घ्या म्हणजे कस की आपले जे पट्टापट्ट उरकून गेले ना तीस तर आपल्या दोघांना ताान नाही राहणार मस्त आपल्या दोघांशी लेवल होऊन जाईल आपण गोलू शेट लेवल करून टाखव बोलू शेट चे तीस कसे पण कंप्ली करून घ्या आपण त्याला येतील तेव्हा
हो तेच ना तेच ना उद्या आपल्या तेच करायचंय थोडं लवकरच येल मी
हो आपल्याला आहे ना साधारण समजा की सहा पंचतीस म्हणजे आपल्याला पाच ते सहा फोन लागतील जेणेकरून आपले पटकन तिस तुरकून जातील
हो हो तो विषय नका काढू सध्या हच्यात
ओके
वेगळं काहीतरी आपलं
आपलं अह झालं ना मस्त आम्ही क खिडी खिचडी भात पोळी सगळं दणखाऊन खाऊन घेतलेलं आहे आता आता फक्त घरी आराम करायचा कारण की उद्या फडणवीस साहेब स्वतः बोललेले की उद्या घराच्या बाहेर पडू नका म्ह आता आम्ही काही घराच्या बाहेर पडणार नाही तसं आई म्हणत होती भाजीपाला आणायलाचई पण मग आम्ही सांगून दिलं की फडणवीस साहेबांनी सांगितलं आता का बाहेर पडायचं नाही आम्ही
हा मग ते डाळी शाळीच खा तुम्ही सगळी बरोबर आहे ते बरोबर आहे तुमचं
तसं तम्ही खातात मग नॉन व्हेज
हो मनष कातोम
कध म नाॉनवेजमध्ये
मध्ये आम्ही मटर चिकन फिश बॉन्स वगैरे सगळं खातो
खेकड न काात का
इेकड मी एकदा ट्राय केलेले आहे जास्त पप्पाच खातात नाही असं काही नाही पण मग तेथे वेगळ वाटतं ना खायला थोडंस सवय नाही मला
हम् हम् अ ते सुखी सुखी खायचे तुम्ही ते सुखी सुखी खाऊन बघा बज लेले छान लागतातकड
नाही मी ते एकदा भाजीत खाल्ले होते ते खूप त्याचा चुरा होऊन जाय व
नाही नाही बा भाजीतले नाही खायचे असे ते भाजलेले खायचे भुजलेले खायचे म्हणजे ते कस खाता येता एकदम प्रॉपर आणि एकदम प्रॉपर लागत नाही का अ
हा ग हो ते ट्राय करायचेच आहे मला आता सध्या
ओके नाही तसं तुम्ही झिंगा ख ट्राय केला का झिंगा
झिंगा घा खातो शर मी
हम्म झेंगाळ्याचं काय करायचं झेंगाचं आहे ना आजीला चटणी बन वायला लावायची झिंग्याची ती खायची पापड चटणी सारखी.
उत्तम चटणी बनवते काकी सुद्धा सुकरण आहे.
होय अरे काकीचा विषय आठवला काकीला सांगून दया तुम्ही हॉटेल बिझनेस चालू करून दया काकीला म्हणा काकीनी सँडविच एक नं नंबर बनवलेले होते.
हो तेच
एकदम टप क्वालिटीचे सँडविच बनवेल होते मस्त.
हो तेच ना ते एक तर ते तंपूर नाईची आठवण येऊन दिली त्यांनी आम्ही तर तुम्ही त्याला ते तुम्हाला थोडेसे असे नरम भेटले असतील आम्ही तर गरम गरम
नाही हो आम्हाला पण गरम गरम आलेले होते कारण की गोलू आणि काकी लगेच आलेले होते त्यांनी लगेच गरम गरम
हो हो मीच बोललो होत त्यांना लवकर पाठवून देते सरांना
ओके
त्यांचा बिझनेस करायचाच चालू तो काहीतरी वेगळं असं खानावळ टाईप नॉनव्हेज मध्ये अप्रतिम बनवतात मम्मीचा बी हात आहेचं चांगला. मम्मी काळ्या रस्याच भारी बनवते. आणि काकू लाल रस्याचं.
मी असं ऐकल होत काकू चायनीज पण खूप छान बनवते चायनीज मंचुरियन वगैरे
हो ती ऑलराऊंडर आहे ती हो. सगळंच एकदम उत्तम बनवतेे ती बिर्याणी वगैरे. ते दोन टाईपच्या बिर्याणी हाय घरी
ओके सर मला असं विचारलंचं होत की तुम्ही आता परवा संध्याकाळी निघणार पण समजा जर पावसामुळ ट्रेनला वगैरे असं उशीर झाला. तर आपलं शेड्यूल लग्नाचं मग लग्न पण एक दिवस पुढे ढकललं जाईल. कि नाय जाणार.
नाही हो ते तसा इफेक्ट थोडी पडणार एवढा बारा एक तास कारण मग आम्ही आता जर का आठला आठ तारखेला जर का रात्री बसतोय तर सकाळी बाराला पोहच तय दहाला हो जर का लेट होऊन होऊन किती होणार ये दोन तीन तास लेट होईल गाडी बाराचे दोन तीन वाजतील. आणि रात्री एक त हळद आहे.
हो ते तर आहे जर खूप हेवी रेन झाला तर म्हणतोय मी काही असं इम्पॅक्ट नाही ना त्याचा आपल्याला काही ताण नाही ना त्याचा.
नाही नाही आपल्याना काही ताण नाही रेन तिकड कमीच आहे थोडीशी. आपल्या इकडच जास्त आहे.
ओके मग तस काही इम्पॅक्ट तर नाही हेस. समजा जर झालं तर मंग आपल्या गाड्या तयार ठेवा लगेच गाड्या काढून समृद्धीने छू होऊन जा तुम्ही.
हो ते तर आहेच पण मग एवढे जण तीस चाळीस जण कस काय न्यायचे तोच प्रश्न आहे.
नाही ना मग कडलक फॅमिली कट करून टाका फक्त आपले महाले मेंबर जाण निघून. कटलग फॅमिलीच असं पण काय काम ये तिथे.
ते त आहेच. ते बघूयात आता काय सिच्युएशन काय ते त्यानुसार आम्ही प्लॅन करू.
ओके ओके. चालेल सर मी तुम्हाला करतो थोड्या वेळात कॉल मग आपण डिस्कस करू नाय का.
हो चालेल चालेल.
चालेल.